हॅलो
हो येतोय ना ताई आवाज?
हो येतोय येतोय काय करताय?
काय नाही आताच कामा आवरली आज संडे मुळ. हो.
कुठून बोलताय तुम्ही?
असा उल्लेख नाही करायचा.
हा का ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतंय. हम
मग मुलं शाळेत जात असतील आज सुट्टी असेल मुलांना
हा मुलं शाळेत जात्यात आज सुट्टी आहे ना रविवार
हो आज काय क्लास वगैरे लावलेत का?
नाही क्लास नाही लावलेली घरीच आहेत. जवळ शाळा आहे ना आमच्या क्लासची काही गरज पडत नाही एवढी त्यामुळे.
हम
हम एक मुलगा इंग्लिश मिडियमला आहे मुलगी इंग्लिश मिडियमला आहे आणि मुलगा मराठी शाळेमध्ये आहे
अच्छा पण ते पण माझी पण मुलगी आता लहान आहे माझी जुनियरला आहे.
हा का
हा आधीचं शिक्षण चांगलं होतं हो ताई कारण की मराठी मीडियम होत पण मग त्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीचा अ पुन्हा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा अभ्यासक्रम बघा मी विज्ञानामध्ये पण माझे परिसर अ आपल्यासोभोवती असे धडे असायचे आणि आता आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप चेंज झालेला आहे चेंज हा चांगला आहे पण मंग लेकरांना आधी म्हणजे सोप्या अवघडाकडेची पद्धत राहिलेली डायरेक्ट त्यांना अवघडाकडूनच घेऊन चालली पुढं असं झालं
आताचा अभ्यासक्रमच खूप अवघड निघालाय आपल्या वेळेस जे पाच पाचवीला होतं का ते आत्ता पहिली दुसरीलाच आलेलं आहे सगळं.
पहिली दुसरी तर ते ज्युनियर सिनियर सगळं निघालं त्याच्यातच सगळं
आता अवघड मुलांचं ना त्यामुळे त्यांना खूप लोड होतोय अभ्यासाचा
खूप लोड होतो एवढा लोड की म्हणजे मंग ते थकता अभ्यास करून.
हा थकतो त्यामुळे आम्ही क्लास पण क्लास पण नाही लावत आम्ही त्यामुळे मुलं शाळेतच भरपूर अभ्यास देतेत ना.
हो शाळेतला घरी मग होमवर्क देतात ते वेगळंच म्हणजे अस चं काही हे राहिलच नाही बघा आधीच्या पुस्तकांमध्ये धडे पण तशे शेताविषयीचे पण होते बघ आपल्याला कविता होती काळ्या काळ्या शेतामध्ये ते प्रव म्हणजे क कष्टकरी बाप त्याच्यानंतर अ असं म्हणजे अ आपल्याला वातावरण काय आ हे कसं जगलं पाहिजे हे सगळं पुस्तकातून भेटायचं घ्यायला. आता ते मोबाईल झाला आणि ते शॉर्ट झाले ते मोबाईल मधले शॉर्ट बघण्यात हो लेकरांना
मुलं जास्त मोबाईलच पाहतेत शाळेतून अभ्यासक्रम दिला जातो मोबाईलवर अभ्यास सोडून मुलं त्या व्यतिरिक्त रीलसच पाहत राहतात.
हो कारण की त्यांना ते सांगतं की नाही मोबाईल मधलं बघून करा पण ले करं मोबाईल मधला अभ्यास सोडून देतात आणि ते रील्स बघत बसतात कारण की त्यांना तेवढा चान्स भेटतो ना बघण्यासा ठी आपण असं तर नाही देणार पण मग अभ्यास आहे मग ते ग्रुप वर आलं ते एक वेड झा लागले की व्हॉटसअप व्हॉट्सअपला मग एक ग्रुप तयार करायचा शाळेचा मग त्याच्यावर अभ्यासक्रम टाकायचा अरे मग तुम्ही पैसे घेताय कशाचे लेकरांना तुम्ही शिकवा हात धरून शिकवा, तेव्हा ते शिकतील ना व्यवस् थित तुम्ही त्यांना देताय मोबाईल वर अभ्यास लेकर कसं काय शिकतील ते.
मुलांना तर काय फोनच लागत नसतो सांगते तर मोबाईलवर अभ्यासा आला आहे आणि दुसरंच पाहत बसतेत.
हो हो. कारण की आपले आपण पण आपल्याला पण जबाबदारी येतं बाकीची कामं येतं. आपण कंटिन्यू तर त्यांच्याकडे लक्ष नाही देऊ शकत.
शिक्षकांचं म्हणणं असतं तुम्ही मुलांकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे म बाईल मध्ये काय पाहत्यात मुलं?
कशाला भरतोय कशाला आम्ही इंग्लिश मिडीयम मध्ये टाक कशाला आम्ही एवढा जीव तोडून काम करून पैसे भरतोय. पण एवढं हे करून पण लेकरांना ते सांगायला पाहिजे उलट टीचर लोकांनी तरी की आपण सांगि तलेले लेकरांना पटत नाही माय नाही माझ्या मॅडमने हे सांगितले म्हटले की त्यांना खूप पटतं ते. आणि आम्हा आपण सांगितलेलं नाही हे आईचं रोजच आहे असंच मम्मीचा. हे पप पाचा असं रोजच आहे असं असतं पण मग शिक्षकांनी सांगितलेलं त्यांच्या डो क्यात लवकर बसतं नाही नाही मॅडमने सांगितले नाही सरांनी सांगितले असं असतं ते. म्हणजे लवकर गास सिंग पॉवर वाढती त्यांची कधी कुठे कुठं म्हणजे आपण शाळेत गेलोय मग तिथं आपल्याला सरांनी सांगितले मॅडमने सांगितले ते बरोबर लक्षात ठेवता. पण आई वडील घरी रोज सांगतात ते नाही लक्षात ठेवत म्हणून तिथे शिक्षकांनी किंवा अ सरांनी म्हणजे सा मॅडम असो सर असो कोणी काय असो ना त्यांनी सांगायला पाहिजे कि बेटा मोबाईल घेणं हानिकारक आहे तुमच्या डोळ्याला त्रास होतो त्याच्यानंतर अभ्यास व्यवस्थित होत नाही तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही अभ्यास रोज तर रोज अभ्यास करत जादा रोज दोध दिलेला आहे तो. प्लस त्यांनी तो चेक केला पाहिजे केलंय का नाही मुलांनी म्हणून. पण ते तसं नाही होतं आता.
हा काही शिक्षक लोक काही चेक करतेत काही करत नाहीत होत ना. सगळे सारखे थोडी नेत नाहीत ना.
अ काही काही करतात पण कि नाहीच असं पण नाही. बरेच शिक्षक अे पण आहेत की ते करतात पण कारण की त्यांच्या हाताकडून जो विद्यार्थी जातो तो चांगलाच जावो. असं त्यांची पण अपेक्षा असते. मण काही काही शिक्षक असे आहेत की ते चेक करत नाही त्यांच्यामुळं मग. ज्या ज्या आता समजा तो मुलगा सहावीला आहे मग सहावीच्या लेकराची ते. एखादा जरी शिक्षकतो एखादा जरी सब्जेक्ट अ समजा गणिताचाच विषय घ्या गणित व्यवस्थ शिकवत नाहीत सर मग मुलात- रस पण निर्माण होत नाही त्याच्यामध्ये प त्याच काय? होत. त्याला नवीन नवीन कल्पना दे सांगायच्या नवीन पद्धतीनं ते. गणित समजावून सांगितले की लेकरू बरोबर घरी आल्यानंतर अभ्यास करतो. पण त्याला ते समजतच नसेल ह जाऊ दे मला नाही समजलं करता येईल उद्या बघून. ह करू नाही तर बघू मित्राच सोडवून दाखवू. अस होत मग त्याची.
बऱ्याच मुलांना गणितात रस नाही म्हणजे भीती वाटते मुलांना गणित विषयाची
आणि मेन म्हणजे मार्क्स त्याच्यातच प पडतात आउट ऑफ मार्क्स. गणितामध्ये व्यवस्थित जर अभ्यास केला तर
हा व्यवस्थित अभ्यास केला तर आउट ऑफ मार्क पडण्याचे चान्सेस गणितात जास्त आहेत. ना
नायतर त्यांना कार पर्सेंटेज वाढवायचा विषय आहे. तो गणित म्हणजे त्याच ठिकाणी तुम्ही विज्ञान घ्या इतिहास भूगोल घ्या. त्याच्यात पर्सेंटेज नाही वाढत कारण की तिथ त्यांच्या कल्पना आणि. मुलांच्या कल्पना मिळायला वे हे होतं. आणि तिथं म्हणजे घोकणपट्टी करून त जाऊन लिहिला. तर कवटित एखादा विद्यार्थी होतो पण मग त्याला समजलंच नाही न घु घोँकपट्टी करतोय मग त्याला तरी काय अरत. आणि आपण मुलांना कि. तीही सांगा की नाही बाळा असं कर तू तसं कर बाळा तरी मुलांना पटत नाही नाही आमच्या सरांनी असं सांगितलं आमच्या मॅडमने असं सांगलं-
हा सर अनिल मॅडमनी सांगितलं तेच ते डोक्यात धरते.
हो प त्यांना माहितीय आपले सर मॅडम असं सांगताय. तर मग ते बरोबरच सांगतय ते चुकीचं नाही सांगत असं. त्यांना एक हे होत की नाही बा आपल्याला चुकीचं नाही सांगते सर मॅडम सांगताय तर बरोबरच सांगतय. आणि बरोबर सांगतात पण सर मडम असं काही नाही कि ते सांगत नाही. त्यांनी सांगतात म्हणून तर मुलं शिकतात आता एवढी मोठीऊन चालली सगळेण म्हणजे क्लास अधिकारी क्लास टू अधिकारी होता. म्हणजे शिक्षक लोक चांगलं शिकवतात त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली म्हणूनच ते होत पण काही लेकरांच असं होतं की ते विषय नाही समजला म्हणून त्यांचा शेवटपर्यंत त्या विषयामध्ये मार्क खातात लेकर डं की
ते विषयातलं काही नाहीच समजल्यावर ते मागच राहतेत ना.
मागेच राहत हो त्यांना त्यात रसंच निर्माण होत नाही.
एखादी गोष्ट यायला लागली तर त्यामध्ये रस निर्माण होतो ना मुलांना.
हो. मग त्यासाठी पण प्रयत्न केले पाहिजे म्हणजे मग शेवटी कसं असतं सर मॅडमने सांगून पण नाही समजलं तर घरी आल्यानंतर आप ण पण त्यांना जवळ घेऊन विचारायला पाहिजे, नाही समजलं तुला? तर मग आपण पण एखादं दोन पद्धतीनं नवीन शिकवल्यानंतर तर ते जाता पुढं. पण आज जर त्यांचा पाया कच्चा राहिला तर पुढचं भ म म्हणजे भविष्यच त्यांंच कच्च होऊन जातं मग असं होऊन जात.
ह
त्यापेक्षा मुलांकड लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे म्हणजे.
आजकाल मुलांकडे लक्षचं द्याव लागतंय.
आणि लक्ष दिल्याशिवाय पर्यायच नाहीये त्यांच्याकडं. ते असं ऐकत नाहीत. आणि एक तर मुलं घाबरता कुणाला? मम्मीला सहसा. पप्पाला घाबरत नाहीत मुलं हा. म्हणून मग आपल्याला असं होऊन जात की आपण सगळ्या गोष्टीकडून अडकून जातो. आणि त्यांनी अभ्यास नाही केला तरी आपल्यालाच बोलणी पडतं.
ह
हे एक होतं म्हणजे आईनं काय काय करायचं कुठल्या कुठल्या भूमिका निभवायच्या आईनं?
मुलांवर लक्ष द्यायचं अभ्यास झाला पाहिजे मार्क पडले पाहिजे त्यांना.
हो त्यांचं म्हणजे अ दुसरीकडं लक्ष विचलित नाही झालं पाहिजे. त्यांनी पहिलाच नंबर मिळवला पाहिजे. असं सगळ्या अपेक्षा ठेवणारे वेगळे आ णि आईन सगळं करून घ्याव असं अजून एक वेगळी अपेक्षा असते ते वेगळंच.
हां बरोबर आहे.
खूप म्हणजे आईचा विचार कोणी करत नाही. ज मुलांमुळ पण आईलाच बोललं जातं. कुठलीही गोष्ट असू द्या आईला बोललंच जात, की हं माय तशी आहे तर असं पण हे सगळ्या चुकीच्या कल्पनां हो हो. पण या सगळ्या चुकीच्या कल्पनांना माहगे टाकून काहीतरी नवीन करायला पाहिजे की नाही तू तसं नाही करायला पाहिजे हे असं केल तर हे चांगलं होत आणि मुलांना शिकवलं पाहिजे की चांगल्या गोष्टींचं ज्ञान घ्या. बाकी गोष्टी सोडून द्या आणि प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात असं नाही की नसतात, हो एखादा गुण वाईट असला तर दुस रे दोन गुण चांगले असतात पण आपल्याला वाईट गुण आधी दिसतो पण चांंग ले गुण नंतर दिसत असं होतं म्हणून म अगं तिथंच तर म्हणजे कमी होऊन जातो की तिथल्या तिथंच आपलं लेवल कमी होऊन जात, नाही आपण फक्त वाईट गुण शोधत बसतो पण चांगले गुण काय हे ते पण शोधायला पाहिजे लेकरांमधले पण.
बरोबर आहे ना ते पण शोधायलाच पाहिजे ना..
आपल्याला वैयक्तिक आयांना जास्त लक्ष द्यावं लागतं मुलांकड.
हो हो हो!
चालतय मॅडम ओके ओके बाय.